हो नमस्कार ताई बोला ना झाली का आवरली का सकाळची कामावर चहा नाश्ता वगैरे
हो झाले चहा पाणी झाले आता नाश्ता वगैरे करू आता हा पण आज आरोग्याविषयी ट्रॉफिक घेऊ म्हटलं.
चालेल ना बोला ना
हा आता मागे करुणाच होतं मागे
हो हो
करण्याच्या वेळेस मागे दोन वेळेस आला कोरोना तेव्हा आत वगैरे धुवायचे गरम पाण्याने परत आपल्या मास्क लावायचं चेहऱ्याला
हो.
कुठे हात लावायचा नाही. पुुढे जायचं नाही हा कंपल्सरी आणि दवाखान्यामध्ये ठिकठिकाणी डॉक्टर लोक बी असे घाबरायला लाग गेले होते, आपण सुद्धा असं वाटायच कि ज्याला करोना झाला त्याच्याकडे आपण जाऊ जाऊ नही आणि त्याच्या जवळ बसू नये सुद्धा वाटत होते.
हो हो हो हो ना हो ना परिस्थितीच त्या प्रक रे झाली होती ती एक संसर्गजन्य झाला होता ना तो एकमेकाच एकमे लगेच व्हायचा तो, त्याच्यामुळे ती काळजी आणि आपलं आरोग्य जपण हे आपल्याकडेच होत नाही?
माणसाला माणसं लागलं तर हो पण तशीकज गोष्ट होऊन गेली होती, माणसाला माणसं लागून
हो हो तसच झाल होतं बघ ना
त्याला बी गरम पाणी धुवायच असं म्हणजे एक ते हेच होऊन गेल तर एक प्रकार आपण
हो ना, हो ना, बघा ना सेटलच होऊन गेल होत म्हणजे बघ दोन वर्ष कोरोना आला पण पुढचे चारही वर्ष आपण तेच करायला लागलो होतो. हो नको गड्या अजूनही आहे अजूनही आहे होतो कि काय
आणि ती एक प्रकार तर करुणात येऊन गेला पण एक सवय चांगली लागून गेली ती.
हो हो सवय म्हणजे बघा ना अजूनही आहे आता तेव्हापासून ती सवय लागते. जेवायच अस थोड काही असलं तर ती हात धुवायची वगैरे सवयच लागून गेली. अजूनही बाहेर पडत नाही तोंडाला आता मास्क वगैरे नाही एवढं कोणी करत, पण आपलं स्कार्फ वगैरे स्टोल वगैरे बांधूनच बाहेर पडलं जात दवाखान्यांमध्ये म्हण कुठही असं
मधून आपण खिडकीला हात लावत नाही.
हो.
त्याची अशी सवयचं होऊन गेलेली जाऊ दे भाऊ कुणाचं पाणी पिणारच नाही आपण आता असं स्वतःहून पण समजून जातो आपण नाही बो मला काही ताण नाही.
हम्म.
पण लगच विकायची असते तर बाटली विकत घेऊन घेतो.
हो बघा ना म्हणजे त्यावेळेला ते त्यावेेळेला ते अवघड झालं की कोरोना आला, कोरोना आला, पण कोरोना ह एक चांगल्या सवयी देऊन गेला बघा ना म्हणजे आपल्या आरोग्य जपण्यासाठी हो हो भरपूर फायदे होऊन गेले तर बघा
आणि घरी आल्यावरती आपण असं चला बोल आता हात पाय तोंड धूवायचे बाहेर जाऊन आले का, ते कपडे चेंज करायचे दुसरे आपले घरातले कपडे घालायचे असं म्हणजे हे होऊनच गेलं हो त्या नित्य नेम आता
हो ना बघा ना म्हणजे कसं एक चांगली सवय पण झाली ना ती बघा आ कसं अ मी तर करते बाबा म्हणजे हाताची थोडी नख जरी वाढली, नको गडया याच्यामध्ये पण घाण जाऊन बसते नको असते म्हणजे लगेच म्हणजे आरोग्य इतक माणूस जपायला लागून गेलाय ना की, काही गोष्टी आपप
नको अशा त्या वाईट गोष्टी माणूस सोडत गेल आणि चांगल्या गोष्टी घेत गेल्या.
चांगळ्या गीष्टीत होऊन गेलं, हो ना हो ना हो
आणि आरोग्य हे माणसाचं, चांगलं राहिलाच पाहिजे
हो हो मग म्हणजे काळाची गरजच ती, तेव्हा आपला पुढे विकास जो विकास तो होईल म्हणजे कस बघा ना आपण लवकरात लवकर सर्व गोष्टी आतापासूनच सुरुवात केली तर पुढे आपल्याला ते उपयोगात येणारे
हम्म हो ना. आणि आरोग्याविषयी बी आपल्याला कसं आहे. जे जेवण केलं तेच आपल्या अन्न पोटामध्ये जातं.
हो.
आपलं पोटात गेलं म्हणजे ते एक मशीनच आहे आपलं. शरीराच शरीर जेवण केलं म्हणजे त्याच फिल्टर होत लागतं.
हो हो म्हणजे बघा ना अन्न आपण जे अन्न खातो तेच अन आप म्हणजे आप आपल्या बनत अन्न म्हणजे बघा ज अन् खातो त विचार बनतात म्हणतात बघा तसच जे हो हो बुद्धी तसे येते. आणि अ म्हणजे आपण बघा ना म्हणजे खर तर पोटापासून आरोग्याची काळजी घेतली पाहिजे खानपान वगैरे चांगलं ठेवणं जास्तीत जास्त भाजी पोळीच खाणं, बाहेरच अन्न कमी खाणं, म्हणजे कसं बाकीचे जे पुढे जाऱ्या गोष्टी त्या आतापासूनच थोड्या थोड्या आपण कमी करत राहिलो तसं सकाळी सकाळी उपाशी पोटी चहा पितत तर तो टाळला पाहिजे बर.
ऑइल पाणी कसं देतो आपण मशीनला तस आपण शरीराला आपण ऑइल पाणी द्यायलाच पाहिजे टाइम टाईम नाशता, जेवण, पाणी आहार जर व्यवस्थ तर मग व्यवस्थित ते आरोग्य बी आपलं व्यवस्थित राहत.
वेळच नियोजन केलं पाहिजे त्याच्यासाठी नियोजनानुसार थोडं थोडं चाललं ना म्हणजे आरोग्य छान राहत आणि कस असत कंटिन्यू अ सतत खाण पण चांगलं नाही बा थोडफार पोटाला पण विश्रांती दिली पाहिजे म्हणजे त्या स्वतःला काही गोष्टी तो स्वतःच हे करून घेतो म्हणजे ते एक चांगले आहे आरोग्यासाठी नाही का हो. सकाळी सकाळी बघा ना निंबू पाणी, गरम पाणी वगैरे पितात तर ते एक चांगलं आहे नाही का थोड्या
जिरं टाकू गरम पाणी, जिरम टाकू ते बी शरीराला चांगले म्हणजे त्या पोटाचा भाग पण कमी होतो, आपलं लठ्ठ राहिला तर माणूस कमी असतो.
हम्म पच्चनासाठी चांगलं असत ते हो. सकाळी सकाळी बघा ना उठल्यानंतर थोडं चाललं पाहिजे, रात्री जेवणानंतरही थोडं चाललं
पाचशे पाऊल रात्री चालायलाच पाहिजे जेवणानंतर. आणि थोडी हा पचनक्रिया चांगली असते आणि थोड हो जेवण रात्रीच्या वेळेस थोडं दोन खास कमीच खायला पाहिजे.
हो हो.
आप शरीराच फिल्टर होतं ना मग ते आपणग काय करतो आपण झोपतोच थोडा वेळ भांडे वगैरे आवडतो त्याच्यानंतर थोडे अथरण वगैरे हे आपल्या पाचशे पावलं आरामात होऊन जातात इकडे तिकडे दूध द्यायचं मुलांना, पाणी वगैरे आणून द्यायचं. को काही सांगितलं का ते काम ते चालतात आपले फोन चालतातज बोलण ग्
नाही का स्पेशली गरज नाही पडत म्हणजे महिलांसाठी विचार केला तर स्पेशली करायची जास्त गरज नाही पडत.
हा हा पोपते पाशे बोलता आमात आपले मो बिना मागायचे जास्त होऊन जातात पण कमी होत नाही.
हो ना हो ना बघा ना म्हणजे अ कस निसर्गाने ब नवले म्हणजे बायकांना काम वगैरे जास्त दिले त्यांना त्या आरोग्याची काळजी घ्यायला टाईम नसतो तर निसर्गानेच आपल्याला ते वरदान दि तुम्ही मग हे करा म्हणजे तुम पप होऊन जाईल बघा ना हो ना हो ना बघा ना नारी शक्ती दिली नाही ग बरोबर बोललात बघा तुम्ही हो.
आणि जेवढं सण शिकतं नारी शक्तीच करतं तेवढं कोणीच नाही. टगल तेवढं असं अनू शकते करू नाही शकत बॉ.
बघा एका स्त्रीच्या तुलनेत एक पुरुष एवढं सगळं नाही करू शकत आपण बघा एखादा चमचा जरी खाली पडलेला असेल तरी आपण उचलूनचेू तसं दुसरं कोणी बघी एका जाऊ देर पडला असेल पडला असेल तर पुढे निघून असं म्हणजे बायका कस असत बघ बारीक बारीक गोष्टी पासून तर सगळ्या मोठ्या गोष्टींपर्यंत त आजकाल सर्व गोष्टी पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की त्यांच आरोग्य त्यांनी कसं कसं जपलं.
नाही त्यांचं आरोग्य त्यांनी स्वतः लक्ष द्यायला पाहिजे. बायांची गोष्ट सांगित आहे मी एक गोष्ट महिलाही आपण आपण जर व्यवस्थित ठेवत मग आपलं मागे आपला परिवार असतो. आरोग्य ठेवलं म्हणजे आपलं मागे आपलं मुलं बाळ माणूस त्यांच त्यांचे कसे आणि आपण गॅस जऊन आपण
हो ना हो ना बघा म्हणजे कस जेवण वगैरे बनवणं कसं आता आपल्याच हातात अस नाही का मग आपण तिथूनच सुरुवात करायची का पौष्टिकांना कसं भाजी पोळीस कस दिली जाईल तळलेले तेलकट पदार्थ कसे कमी होतील मुलांना वेळवेळेला कस हो जेवण दिले जाईल त्यांचा एक टाइमिंग शेड्युल म्हणून नंतर टाइमिंग टाइमिंगनुसार त्यांनी ते खाल्लं पाहिजे असा काही गोष्टी आपण करू शकतो नाही का वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळे पदार्थ बनून असं.
माझं असं म्हणणं आहे त्यांच आपण काळजी घेऊ शकतो पण आपण स्वतःची बी आरोग्याची काळजी
हो त्यासोबत घेतली पाहिजे.
हम्म. आपण घेतली तर मग आपण चांगले राहडतो त्यांना पण व्यवस्थित करू शकतो आपण
हो हो बरोबर आहे ना म्हणजे आपल्याला त्या गोष्टीच महत्व पटलं म्हणजे आपण सर्वांसाठीच करू शकतो म्हणजे स्त्री एक अशी बनवली का ती स्व साठी कधीच कुठली गोष्ट करत नाही आरोग्य जरी जपेल स्वतःच तरी ती चार लोकांना सोबत घेऊनच जपेल म्हणजे आप मुलगा आपला नवरा असो घरातील इतर व्यक्ती असो चला तुम्ही पण करा हे आपण पण करू
हम्म संसार घेऊ शकते प्रपंच वाळू शक आप आणि आरोग्य जर व्यवस्थित राहिल तर आप आपलं सर्व व्यवस्थित भगवंताची भक्तीसुद्धा आपण करू शकतो.
करू शकतो बरोबर ना.
नामस्मरण देवाच्या नामस्मरणामध्ये किती आपलं हे आरोग्य राग चांगलं झालं तर आपण तिथपर्यंत पोहोचू श
हो हो हो बघा ना म्हणजे आरोग्य आरोग्य जपण्यासाठी नामस्मरणही तितकंच महत्वाचं आहे म्हणजे त्या मन शांती आणि आपल्याला स्थिर राहाला सगळ्यात मोठी मदत होते आणि बघा आपण काजी की नाही करू शकत तर त्याच्यातून ते आपोआप आपल्याला काही गोष्टी मिळतात एक ऊर्जा मिळते की ते आपण हे करू शकतो मिळतात काही गोष्टी त्याच्यातून पण मिळतात बघा म्हणजे केलं पाहिजे आरोग्यामध्ये याचा समावेश केलाच पाहिजे.
आरोग्य आरोग्याविषयी इतके चांगले गुणधर्म आहेत
हो.
ते ज्याला असं अ समजले त्याच्याच भावा अस बरोबर आहे भाऊ ही गोष्ट बी बरोबर आहे असं वाटत. हे खरंच आणि आरोग्याकडे खास लक्ष देणं ही आपली अंगणवाडी मधे तेच सांगितलं जात. हा परत अजून आपले दिवस राहणाऱ्या बाईला पण तेच सांगितले जातात. दिवस राहतात ना त्या बाईला पण तेच सांगतात. हा तुम्ही आरोग्य व्यवस्थित ठेवा आहार चांगला ठेवा असेच सांगतात ते अंगणवाडीमध्ये.
हो हो म्हणजे बघा आजकाल अन्न पदार्थ असं बनलय ना? त्याच्यातून काही गोष्टी इतक्या प्रमाणात मिळत नाही तर त्याच्यासाठी, तुम्ही दिवसाल एक प्रोटीन तरी घ्या म्हणजे त्याच्या ताकद वाढते इम्युनिटी. पॉवर वाढते आपली. म्हणजे बऱ्याच गोष्टी आजारांना बळी पडत नाही लवकरात लवकर असं. असं आणि जेवढ्या ह्या गोष्टी केल्या तेवढ्या आपण घरासाठी किंवा इतर. माझ्यासाठी एवढंच आपण करू शकतो नाही का आपण आपल्याला स्वतःला जपलं तर. त्या गोष्टी म्हणजे एक सकारात्म. विचार केला पाहिजे ह ह्या गोष्टीकडे की नाही, स्रियांना ह्या गोष्टीची पण गरज आहे नाही का?
हम्
हो आता बघा ना! हो हो चालेल चाल